हॅलो!
हा बोल.
काय कराल्यास.
काय नाही बघ बसले निवांत आताच कामावरून तुझं काय चाललंय.
माझं पण काय नाही आत्ता जेवण करून बसल. जेवण. हॅलो!
हॅलो!
याला य काय आवाज.
हा याला आहे.
म्हणलं जेवण झालं का म्हणलं.
हो जेवण बनवून झालंय अजून जेवायचंय.
हा बर बर. माझं पण आत्ताच बणून झालंय अजून जेवायचा आहे बघ.
काय बनवलं र राला.
काय भाकरी डाळीची भाजी भात आटली. तेच.
हां.
असं काय स्पेशल असं नाही तुम्ही काय बनवलंय.
आम भाकरी बोंबळ. आणि सांडग्याची भाजी मुगाच्या आमटी.
बर म्हणजे आज नानी बेचय म्हला
नॉन व्हेज पण आणि व्हेज पण.
बली चांगलाय.
हम्.
आम्ही केलतो दुपारी रोल.
हा.
मग आता संध्याकाळी काहीच होता न्हतता म्हणजे म आत्ता परत गल्यानंतर आम्ही शटी सकाळीच कररून ठेवत.
कसला रोल.
व्हेज रोल.
तेव कसा करतेस.
ते चपातीचं मैद्याच नसतं का. काय आपल्या चपाती लाटायची म्हणजे मैद्यातच. करत होतो पण हेल्दी साठी मी गवाच करता.
हां.
लज्चा पराठा कसं लागतात ना त्या का. तशा टाईप मध्ये चपाती लाटून घ्यायची. भाजून घ्यायची मग बटाट्याची भाजी केलेल. हम्म. आपलं लाल मग त्याच्या ती बटाट्याची भाजी घालायची. शेकलेल्या चपातीवर आणि रोल करायच त्याला गोल गोल. बटर टाका. अ त्या बटाट्याच्या भाजीवर ते भाजी ठेवणार त्या जरा खोबी टाकलो. जरा चीज टाकलो रोल केलो आणि बटर मध्ये भाजून घेतलो.
हम, छान लागतंय काय? पण ते शिळ्या चपातीचा पिझ्झा करतीया बघ.
शिळ्या चपातीचं?
शिळ्या चपातीचा पिझ्झा!
होय, आता ते पण मी ऐकलय म्हणजे मी अजून कधी केलं नाही, पण ऐकलंय मी पण.
उडून घेतीया? आणि त्यात कांदा, टमॅटो घालून त्याला फोडणी टाकायची. चटणीची, आणि त्यात बटर असलं तर बटर घालायचं. आणि परत चपाती आपली शिळी भाजून घ्यायची. त्याला बटर लावायचं त्याच्यावर ते सगळं ब्लेंड करायचं. चिजता, चिज टाकून परत जरा भाजून घेऊन मध्ये कट करायचं.
बर
हम्म ते पण छान लागतय सॊस सोबत.. हम्म.
अजून काय? भारी, भारी लागत असल ते पण.
ते पण छान लागतय, शिळी चपाती टाकून देण्यापेक्षा काहीतरी होतय.
आमचं बारका बाळ बसू देत नाही म्हणल.
ह, ह, ह
अ
हम
अगं ते जरा भूक लागलेली आज दुपारीच जेवलेलो म्हणजे रोल खाल्लेलो, ते नुसतं खालो म्हणून डाळम घेऊन बसलेलो. त्यान आताचं जेवलाय त्याला दिलो एक प्लेटमध्ये डाळम काढून. खरं मग त्या डाळीबं पाहिजे म्हणून बसलायं सु केल्यावर म्हणतोय वयनी चड्डी साफ करालतीत ते सगळं साफ करातील खालचं तर ते मी उठलो तिथनं म्हणून ह्या दोघांच धिंगाणा चालायं म्हणून मी उठलं तर ते रडारडी चालू. ते डाळीचां डबा बाहेरच ठेवून आलो खा बाबा म्हटलं.
मग, आता जेवायचं कधी?
आता जेवणार बघ थोड्या वेळात!
हा, हा
दादा जरा बाहेर गेलाय मी तिझी वाट बघत बसलोय ते आला की जेवणार.
पुण्यात कुठ गेलतीस का नाही फिरायला?
पुण्यात इस्कॉन मंदिरला तेवढं जाऊन आलो बघ बाकी कुठं काही गेलो नाही अजून.
छान आहे काय?
होय छान हाय, ते नंतर ना मला चं म्हणजे असं झालं की बरंच नव्हतं पाच दिवस! तेच्यामुळं मगं घरातच हुतो. मग आता आज, आज जायचं चाललेलं पण आज रिसॉर्ट बुक करायला गेलो खरं आज कुठलीच रिसॉर्टच अव्हेलेबल नव्हते म्हणून मग आज पण गेलो नाही. आज मग सगळचं घर साफ करून काढलं. हमं, म्हणजे जरा गावाला आलतीत ना वहिनी दादा पण नव्हते महिनाभर हिथं मग सगळं बेड वर म्हणजे, दिवाण वगैरे साफ करायचं होत फ्रीज वगैरे सगळं साफ केलं. दुपारी हेला घेऊन गेलतो मी खाली गार्डन मध्ये खेळायला. आलो आतां जरा स्वयंपाक केला म आतां. बसलोय दादा बाहेर गेला आला कि मग जेवायचं. हे बारकं झोपलं कि जरा वेळ कायतर पत्ते बित्ते खेळत बसायचं नाहीतर झोपून टाकायचं.
हम्म चालतंय की.
हम्म.
आहेत.
अजून काय मग?
आम्ही पण काल खिद्रापूर नरसोबावााडीला गेलतो.
होय भारी आहे की.
हम्म घरातले सगळे.
हा हा हा.
खिद्रापूरचं मंदिर पण छान हायं.
हो ते कोपेश्वरच ना.
हां.
होयं भारी आहे ते होयं गेलते की.
हा छान आहे, इतिहास पण चांगलाय त्याचा. हॅलो. हॅलो.
हायं.
हॅलो.
हॅलो.
हा बोल आवाज अडकाय लागलाय.
तिथं नदी वगैरे हाय ना म्हटलं.
हा होय तिथं पण एक नदी हायं. तिथं काहीतरी आता काम चालू हायं तिथल्या नदीवर पण तिकडं जा त्यांना एक मधी नदी हायं बघ त्याच्यावर पूल हायं.
हा हां हा.
त्या पुलाला म्हणजे असं बाजूनं तेन काही धरायला वगैरे असतयं का अस नदीच्या पुलावर. तसं काहीच नाही आहे फक्त असं अंतळी बोलच आहे. तिथं छान आहे बघ म्हणजे तिथला व्ह्यू वगैरे छान आहे
कुठं तिथच आहे होय.
खिद्रापूर बसने एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.
हा हा हा मी ने मी हे नाही बघितलं.
भरपूर न म्हणजे मोठी नदी एकदम आणि लय वाहतं पाणी
हम्म तुला भीती वाटत असेल त्याच्यावरनं चालताना.
होय खरंच की तिथं फोटो काढायला उभारलो तर तिथं भीती वाट होती.
हा झुलता फुला ना.
झुलता पूल नाहीये गं असा अंतराळीचं हायं. हा अंतराळीच हायं पण त्याला कड बाजूनच असं असतयं ना फुलाला.
हा हां पुढच्या रुंदीला हायं की मग तसा बाजुला काय नाही हायं की
तसं आहे ना तसलं त्याला काहीच नाहीय.
हां.
हम्म
हम्म अजून काय भारी आहे ना मग काहीतरी नवीन एक्सप्लोर करून आलीस मग.
होय
हम्म चांगलंय चांगलंय
हम्म
मी पण कासरसाई डॅमला इथं एक आहे कासरसाई डॅम म्हणून लय भारी आहे तो मला पण जायचं होतं तिकडं पण काय जायला मिळालं नाही.
गेली नाहीस?
नाही दिवस सगळां आमचा ह्याच्यात गेला बघ आज कामातच.
कुठे पुण्यातच आहे?
होय पुण्यातच आहे एक तासभर लागतय च्या घरापासन पण काय दिवस सगळे ह्याच्यात गेला आता आणि लागले दुखाला दिवसभर. काम करून.
मग आता कुठलं काय करत आता झोपायचं गुपचूप.
हम्म चालतंय की. हम् आणि काय?
तुझे किती कॉल झाले?
आ
किती
हॅलो
हॅलो
हां बोल
तुझे किती कॉल झाले म्हणलं?
हा तुझा पहिलाच कॉल आहे माझा.
होय तू केले नाहीस काय मग मी किती मी केलंते वाटत ना?
हा तू केलतेस की
माझे किती तुला दोन झाले वाटतं. का एकच झालंय काय माहित एकच झाला हा हा हां.
त्याचं बहुतेक मला साठ रुपये आलेत.
आल्यात काय?
हां
हम्म माझे किती आत्ता अठरा हा सतरा अठरा झाल्यात
ह्ं ट्रान्सक्रिपक्शनच होतात काय रोज?
रोज म्हणजे कालपर्यंत होत होतं तर आज काय केलं नाही बघ आज काय झालं नाही.
हां माझ कसं व्हायलाय पप्पा कामाला फोन घेऊन जातात कणय. मग संध्याकाळी आली मी क्लासला जाऊन येतोय. मग क्लास ला जाऊन आल्यावर की मग घरातलं कायतर आवरत बसले की झालं मग दिवसच जातोय सगळं काही मिळतच नाही करायला. मग ट्रान्सस्क्रीप्शनचं तेवढंच पन्नास साठ एवढंच व्हाय लागलात रोज.
आणि पैसे पण मिळत नाहीत ग एवढं त्याचं.
हां
म्हणजे अकाउंटला वॉलेट ला दाखवाय लागलंय खरं काय पैसेच येईनात अग अकाउंटला.
तुझं भरपूर झालात की.
माझं झालंत होता तीन हजारच्या वर अकाउंट. पण मला वॉलेटला दाख लागत हजारच. त्यातलं काय आणि ते पण अकाउंटला पडले नाहीत माझ्या
हम्म
चेक पण करणार मग हच्या अपेक्षा काय की आम्ही करावं फास्ट फास्ट रोज पाश करायला तयार आहे आमचं काही नाही नाही आहे. हजार करतो चला. पण तुम्ही तस चेकिंग पण फास्ट करा ना तुम्ही चेकिंग करा लवकर. आणि पैसे पण द्याेत असं पटपट.
हो
म आम्हाला पैसेच मिळा ना चेक बी होईना उगचच आम्ही करून ठेवायचोय. हाय ते तर चेक करा म्हण.
हम्म
बघ क अगं हा ते चेक नाही आणि करा करा करा करा असं थोडे असते.
हो
आता माझे दोन हजार चेकिंग पेंडिंगला ठ ठेवलंय तसंच.
हा
मग त्या आधी करा ना तुम्ही चेक मग मी पुढचे पाचशे करतो.
होय
एक रुपये सुद्धा वाढलेला दिस ना मला त्याच्यात
हा
ह् या येला कारतायय.
वय माझं तर ल हे झालंच नाही म्हण चालतय वय ठेवया काय? हा बाय.
बर